हॅलो हो यउन रायला.
जय.
अ न जेवण हा हाऊ जेवण झालं.
कराव काय काय करून राहील ते.
काही नाही बा आता काम बाकीचे. चांगले आहेत.
हो काय पनी गिली. हो काय.
तुमच काय चालू आहे.
काही नाही आता सांच्याला कार्यक्रम आहे त्याची तयारी चालू आहे.
काय आई काय करून राहिल्या.
आई का चिवडा भाजूनून राहाली हा.
तून जाले होव काय पार्थ काय करत आहे. हाव काय.
हा ना.
हा नाही हा आता. आचा रविवार होता ना तनु शाळेतून आली आज सुट्टी आहे ना.
हा.
तिचे बाबा गेले होते बाजारात. हा हर्षल बाहेर गेला.
हाव काय.
हा बाकी ठीक आहे.
ठीक आहे ब बाइ.
हो हो ठीक आहे ठीक आहे बाय सीऊ.
ह ते तुम्ही ठेवता कधी तुम्ही. तुम् ठेवा तुम्हीेला काय.
नाही फोन नाही ठेवला ठेवला बा ह. होतट ते.
कोणाचा हाय.